बोला ना
काय चाललंय कुठ फोन नाही भरपू
तुम्ही बिझी असणार सुट्टी पडली असल ना आता.
काय आम्हाला?
हाह हा हाह सुट्टी पडली असेल तुम्ही गेला असेल माहेरा माहेरी.
हो झाली सुट्टी संपली आमची आता आलो पुन्हा घरी. विक
आता पहिलिला गेला ना मुलगा तुमचा.
हो हो -
मग कुठ घेतल ऍडमिशन? इंग्लिश मीडियम कि मराठी मीडियम?
एक मिनिट जरा, एक मिनिटच जरा थांबा? किती किलोचा आहे काय? कुकर किती लिटरचा दोन तीन लिटरचा दोन तीन लिटरचा एक आहे तिथे हजार